काय खाल्लं?
हो येतो येतो.
मगं माझ लागाला कसं नाही बरं ठीक आहे नमस्कार काय म्हणत?
नमस्कार! काय नाही हो झालं झालं, तुमचं?
हो झालं झालं होय होय.
आम्ही प्लॅन करत होतो कोकणाचा तर मग तिथले काही बी जचेस ची वगैरे आयडिया आहे का तुम्हाला कोणते चांगले आहे काय.
हा आहेत ना माहिती आहेत मला बीच. अ अ रत्नागिरीच एक आहे.
आ हा!
दापोलीचा एक आहे, गुहागरचा एक आहे आणि मालवण बीच आहे म्हणजे भरपूर पूर तसे बीच आहेत पण रत्नागिरीचा वगैरे कसा चांगला आहे आणि गुहागरच पण एक चांगलं आहे, हा स्वच्छ आहे, हा स्वच्छ पाणी पण आणि हे पण चांगलय बीचवर म्हणजे अशी स्वच्छ आहे बीच एकदम
हम्म हम्म हम्म आणि तिथे वॉटर स्पोर्टस वगैरे पण आहे का?
अ ते तिकडे न्हाय ते मालवणला आहे स्कुबा डायविंग वगैरे
हा हा हा मग हा भाग वेगळा वेगळा आहे का म्हणजे लांब आहे का जास्त.
हा खूप लांब आहे. रत्नागिरी आधी आहेत आता समजा मुंबईकडून आपण जर निघालो तर मग अ मधी रायगड जिल्हा येतो, रायगड जिल्ह्यात ना मग आपण रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करतो. तो खेड पासून पुढे आणि मग नंतर त्याच्यानंतर खेड नंतर चिप ळून येत चिपळूण नंतर अ रत्नागिरी येतं म्हणजे आणि रत्नागिरी नंतर पुढे पुढे आपण जाऊ ना मध्ये एकदा गुहागर पण तो वेगळा फाटा आहे हा पण रत्नागिरीतून तसं खूप लांब आहे मालवण.
ओके हा म्हणजे त्या गोव्याच्या जवळ आहे ना ते.
आ गोव्याच्या जवळ आणि मालवण हे कस आहे म्हणजे ते खूप बघण्यासारखे आहे रॉक गार्ड गार्डन वगैरे म्हणजे मोठ्या मोठ्या खडकांचं असं गार्डन आहे म्हणजे मो मोठे मोठेच खडक म्हणजे असे कधी आपण पाहिलेच नसतील एवढे मोठे मोठे आहेत.
मालवणमध्ये हाय का ते देवबाग वगैरे तिकडे.
हा हा आणि स्कुबा वगैरे तिथे आहे मालवणला.
हो हो नाही आम्ही ना एकदा गेलो होतो मालवण ला जेव्हा गोव्याला जायच होत ना आम्हाला तर मगं आम्ही एक ते मालवणला गेला होता पण मग तिथे इतकं काही एकदम ते वॉटर स्पोर्टस चालू होते त्याच्यामुळे पाणी काही इतकं स्वच्छ नव्हतं इथलं मालवण
अच्छा, ओके!
आणि मग तिथे त्यांनी आम्ही वॉटर स्पोर्ट केले दिवसभर सगळ तेच स्कुबा वगैरे आणि मग गोव्याला गेलो पण मग आम्हाला असं तर कस रिलेक्स अस पाणी पण छान अस देस डेस्टिनेशन हवय.
हा मग अलिबाग पण तस चांगलं आहे, अलिबाग पण चांगलं आहे, अलिबागला कधी गेलायत?
हा अलिबागला आताच गेलो होतो दोन तीन महिने झाले.
पण अलिबाग छान आहे मग.
हो अलिबाग चांगलं आहे अलिबाग जवळ पण आहे आणि म्हणजे तिथे पण होते वॉटर स्पोर्ट, मग ते आता ते बघायचं बाकी येते नाही का ते म्हतारीची चूर वगैरे काय ते येतात आता रीलवर वगैरे बघितलंय मी तो भाग कोणताय म्हंटलं बघूया.
हो हो, नंतर मुरुड एक आहे तुम्हाला.
आ हा हा ते वेळास वगैरे तिकडे काय आहे ते श्रीवर्धन?
श्रीवर्धन पण आहे म्हणजे दिव्यागर म्हणजे तिथे एक सो म्हणजे ते सोन्या चा गणपती आणि तिथे बीच पण आहे दिव्यागरला.
हम्म हा!
हा सगळा पट्टा आहे ना हा खूप रायगड जिल्ह्यापासून पुढे म्हणजे अलिबाग बिलिबाग पासून पुढे तो सगळा कोस्टल म्हणजेच सगळं पूर्ण तिथे असं समुद्र किनारीचाय.
हो बघण्यासार
हो खूप हाय बघण्यासारखं कोकणात खूपचय बघण्यासारखं
हा आणि फिश वगरे पण छान भेटत आम्ही खाल्ले होते. आलिबाग खाल्ले होते म्हणजे आवड ले आम्हाला मालवनपेक्षा पण हेना अलिबागची स्टाईल आवडली बनवायची. पद्धत जी होती, टेस्ट होती ना ती अलीबागची आवडली आम्हाला.
मस्तच हो देवगड येथ्य फिरण्यासारखं देवगडला पण छान हायत.
हं आता तिकडचच प्लॅन करायचाय समजा रत्नागिरी साईड
अच्छा ओके रत्नागिरी तर खूपच छानाय म्हणजे रत्नागिरी खूपच छानाय म्हणजे-
हम्म म्हणजे ते असं प्युअर कोकणय आसं
प्यूअर कोकण खालीच हा रत्नागिरीच्या पुढचे सगळं राजापूर अं म्हणजे मालवण, कणकवली, कुडाळ आ सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात पण छानाय सिंधुदुर्ग किल्लाय बघण्यासाठी तुम्हाला
हम्म आणि मग ये म्हणजे आपल्या इकडनं स कोल्हापूर साईडनी जवळ पडतं म्हणजे चांगले रस्ते वगैरे आहेत कि इकडून रायगड साईडनी
अ सांगू आता रायगड साईडने पण छान झालेत रस्ते आता नवीन झाले सगळं छान झालेत फक्त थोडास मध्ये सहज एक दोन एक दोन किलोमीटरचे पॅच असे आहेत की तिथे काहीच झालेले नाइ म्हणजे आस जरा मा असे आहेत पण तिकडून कोल्हापूर पुरबाळ साईडनी कराड वगरे ना तिकडून कराड सांग सांगली हा मग तो तर रोड छानच हाय तो तर रोड आणि इकडून सुद्धा हा रोड छान हाय म्हणजे असं मध्ये मध्ये आहे थोडा हा मध्ये मध्ये थोडा आहे पण ते ठीकेय म्हणजे चांगलाय तसं.
हम्म आता डेव्हलपमेंट भरपूर झाली तेच्यामुळे ते पण केलं आसल.
भरपूर झाले बरोबर हाय आम्ही पण जातो ना. आम्ही पण आसच जातो म्हणजे फिरायला कधीतरी आपलं मनात झाल तर अलिबाग वगरे छान वाटत अलिबागला वगरे गेलो
हम्म हम्म हम्म हा आम्ही तिथे नागाव बीच ला गेलो होतो आणि काशीद बीचला गेलो होतो.
एस बरोबर.
हम्म आणि होम स्टे घेतल होत म तिथे आणि नेमकं काय झालं आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हा तीन चार सुट्टया लागो पाठ आलेल्या होत्या म खूप गर्दी होती. खूप गर्दी होती सगळ्या ठिकाणी होम स्टे पण भेटत आणि एक आहे आम च्या ओळखीचे दादा त्यांच नेमक बुक होता पूर्ण म्हणून आम्हाला जसं बघाव लागल. पण म छान होत त्यांच पण स्विमिंग पूल वगरे सगळंच होत तेच्या इथे.
हो ना थोड आज काल मे महिन्यात फिरायला जा जातो‌ आपण पण गरम आस काही कडेच आहे म्हणजे मे मध्ये
आणि गर्दी पण. सगळेच बाहेर पडतात ना फिरण्यासाठी.
आणि म्हणजे असं वाटतं ना? की खरं फ्लॅट सीझनलाच जावं मग कुठेतरी असं असं वाटत- पण मुलांच्या सुट्टीत काय होत? अ मुलांची- तर तसं जमत नाही ना असं होतं.
आणि त्यांची शाळा वगैरे मिस होऊन जाते. एक्झामच शेड्यूल असत.
हो ना हो ना. आणि बरं मुलं कुठून जाऊन आले की पहिले दोन दिवस फुकटच जातात.
हो ते पण, म्हणजे काही वेळेस आजारी पण पडतात म्हणजे- सवय नसते. तर वातावरणा- जातो पाण्याचा आहे त्याच्यामुळे मग-
होय होय होय. तेच तेच होतं त्याच्यामुळे मग आपण- तिथंच जातो. पण उन्हाळ्यात आत्ता खूपच उन्हाळाये. या वर्षीचा उन्हाळा-
हम् हम् हम्. आणि पावसाळ्यात तर बंदच- असतील ना हे बीच वर वगैरे एंट्रीच नसेल ना जाण्यासाठी.
बीचवर ना? तिथे ते ठेवलेले असतात त्यांचे हे करायला म्हणजे- पुढे नाही जाऊन देत. बीचवर जातात असं काय नाही.
हा हा.
खूप पुढे नाही जाऊन देत पावसाळी.
हा फक्त बघण्यासाठी. समजा.
फक्त बघण्यासाठी आपलं थोडंफार. भिजायला वगैरे नस नाही तेवढं.
आणि गणपत गणपतीपुळे वगैरे ते मंदिर?
गणपतीपुळे तर सुंदरच आहे.
हा. तिकडे जायचं बाकी आहे म्हणजे आमचं.
तिथे तर म्हणजे बसूनच राहावं असं वाटतं तिथे. गणपतीपुळ्याचे जे मंदिर आहे ना तथ- - थे लगेचच खाली समुद्र आहे. हा तर तिथे अस त्या कट्ट्यावर बस- सूनच राहावस वाटतं. असं उठायची इच्छाच होत नाही एवढे सुंदर आहे गणपतीपुळ.
हम्म हम्म हम्. हा तिकडे यायचंच आहे.
अच्छा. आणि हे पण आहे देवगडला कुणकेश्वर वगैरे असं- म्हणजे ही हे बीच पण आहेत आणि देवळं पण आहेत म्हणजे असं.
हो. मग तेच आता ते तसचए म्हंटलं. थोडसं दर्शन देवस्थान पण बघायचे आणि आपलं एन्जॉय- पण झाला पाहिजे. म्हणून म्हंटलं ताईंना विचारू-
म्हणजे, हो हो मला माहितीप्रमाणे कोकणात भरपूर बघण्यासारखं आहे.
हा.
होय. म्हणजे तस खरं काय सगळीकडेच आहे आता काय- आपण कुठेही गेलो तरी आपण म्हणजे असं आहेत.
हम्म. आता डेव्हलपमेंट झालीच आहे महाराष्ट्रात भरपूर- इथली आपल्याला डिस्ट्रिक वाईज आणि पर्यटनाला पण अस- महत्त्व देत आहेत.
महत्त्व देतय आता सरकार. हो हो मग काय? तेच तेच. फक्त एवढंच खाण पिण- हो खायला फक्त पदार्थ कसे प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे ना?
हो ते आहे. आणि ते कसं माहिती पाहिजे कुठे काय भेट- -त. कोणत्या हॉटेलला चांगलं आहे असं? मग अजून छान होवून जाते ट्रिप असं.
होय होय खरे आहे पण ते आता अ ह्या सोशल मीडियामुळे खूप हे होत आपले ग्रुप वगैरे असतात किंवा आपण टाकलं कि बाबा इथे इथे काय म्हणजे चांगले होटेल किंवा काय तर आपल्याला लगेच ते समजत म्हणजे असं काय नाही
ते म्हणजे असं इझिली
ते मिळते आपल्याला नंबर वगैरे फोन नंबर सगळं असत आता
हम् हम हम
हो त्यामुळे
बाकी काय म्हणत आता आमच्या इकडे पण कुंभमेळा आहे यात नेक्स्ट इयर नाशिकला
अच्छा अच्छा ओके ओके
तर त्याची पण डेव्हलपमेंट चालू आहे या तुम्ही
हो येऊ ना नक्की नक्की चालेल चालेल बाकी ठीक ना
हो आता आमच ध्वजारोहण झालं.
अच्छा अच्छा
हा हा हा आजपासूनच तेच मुलं शाळेत अच्छा ओके
परणी चालू होतील मग तेव्हा
होय होय मुलांचं रुटीन आजपासून चालू झालं.
हो हो दोघांचं पण एकाच लवकर झालं आमच्या आता एकाच आसपास आलाय तुमचे तुमच्या इकडे पण हेच आजचीच तारीख होती का?
आमच्याकडे हो पंधरा तारीखच आणि चार तारखेपासून झाल्या बाकीच्या इंग्लिश मडियम काही शाळा आणि काही शाळा आजपासून झाल्या.
पासून हो आमच्या इथे पण ते झालं. एकाची लवकर चालू झाली आणि मग आता एकाची आ आता आजपासून चालू झाली.
अच्छा अच्छा ओके
आता काय चालू झाला अभ्यास त्यांचा पण मग
आता अभ्यास चालू झाला हो ना हो नाही छान वाटलं तुमच्याशी बोलून खरंच छान वाटलं. हो हो तेच चालेल ठेवू मग. हो हो हो चला बाय